हॅलो
हा ते बारक्या पुरानवानी भांडतच असतात मारा मारी आवाज येत नाही.
हया
हा भांडतच असतात बाई कवा जाईल तेव्हा
होय आम्ही मध्ये आलतेना ह्याला यात्रेला तू पण आलतीस की वेळा आलतीस की तु हम्म मग मी म्हटलं जेवण कोण केलंय म्हटलं? मग पाहिला विचारलो? मला माहित होत चिकनच आणतात ते मटन काय आणत नाही तरी मी विचारलो आग म्हंटलं वहिनी मटन आहे का चिकन आहे सांग म्हटलं माझा न नवरा खात नाही म्हटलं मटन चिकनच खातोय तर नाही म्हटली चिकन आणले आणि मनात म्हटलं एवढ्या सगळ्या लोकांना कुठले हेनी मटण आणणार म्हटलं. आणि आता तर काय विजेची बायको म्हटल्यावर ते हे काय खरं नाही म्हटले ह्यांची सगळी माहेर जे पडते तिथं पाल्टी अगं ते बारक्यात छोट्या मोठ्या कार्यक्रमाला सुद्धा आता ते हेच्या कार्यक्रमाला आपण कोणत बसायचं असते ना घरच पाया भरणीला.
होय.
घरच बसायला लागते तिनं कुठं घरचं बसवलं पायाभरणे काय काय कार्यक्रम होता पायाभरणीच. तिच्या बहिणीला आणि तिच्या भाऊजींना बसवले असं कुठं असते. आपण एकतर जोडी बसायचं नाहीतर मग अ हे ना घरचे आता आमच्या पायाभरणीला मी आणि किरण बसलेलो असं कोण तर बसायला लागतं ना घरच आणि ती दोघं होती ती म्हटले काय विचित्र आमची दिदी मला म्हटली. दिदी मला म्हटले अगं पाया भरण्यायला बाहेरच कसं काय बसवलं आपलं कोणत घरचं बसवायचं ना. म्हटलं काय माहीत म्हटलं त्यांच मग त्यावेेळे तिनं स्टेटस ठेवलेलं ना ते हे आणलेले दुरडी गारवा गारवा ते घेऊन आलते तेव्हा ती बहिणीने घेऊन आलती वाटतं सगळा स्टेटस ठेवलेला तो बघत बसलेलो आम्ही हम्म स्टेटस झालं वाटतं आता स्लॅब पडलाला आडत पहिला स्लॅब पडला होय तु जनला वर मी पण तेच बघितलं होऊदे बाई म्हटलं एकदाच घर उगच ते सारखं त तर ते अडचण अडचण होत्या ग.
लईच अडचण होती बाई हम्म
हालाय करायला त्यां जागा ते त्यांचीच घरची केवढी असतेच अग अग म्हणून तर दादा येतच नाही हो शाहापूरची आले की घर दादा म्हणून येत नाही नाही म्हणते काय जायचं म्हणते दोन घास खायचं आणि यायचं या याञे निमित्त हे म्हणते नाही असं तसं नसते रे खाऊन यायचं नसते तेवढंच गाठी गाडी भेटी होतात म्हणून जायचं.
हो कशाच्या का नाही निमित्ताने भेट होती असं आधीमध्ये नाही होत.
मग त्यावेळे मग ह्यांना म्हटल्यावर हिनी म्हटले जाऊया म्हटले सांगितला एवढं विजा तर मी म्हटलं पहिला तुम्हाना फोन केलाय का तुम्हाना फोन केला तर मग जायचं म्हटलं
होय ते कसं आहे सगळ्या बायकोच्या ह्याच्यावर
हा वास्तुशांती ते झाल्यावर आलेला तो आणि ती आणि वहिणी ही मावशी ती ग जणी आलते ती गाडीवरन.
हा होय आलती की थवा
तेव्हा बोलल हम्म तेव्हा आती घरला तेव्हा बोल म्मी
हा काशी उजवली नाही परवा आहे सासुतीने गेलेलं तवा
हम्म हम्
म रोईने रईने लालत्या
हम मम्मी मस्तीने होय निज या पाया भर हम्
मग मम्मी म्हण कली तुमच्या ह्या पण नंदावीत विसरू नकासा बाई ह्या नंदानी तर कुठला तो मान द्या.
हम्म
नुसत त्या दोन लाडक्याचा हता काय नंदा म्हटली रोहित
त्या दोन लडक्याचता काय न
नाही नाही सांगणार आहे की अजून ह कि ते कायटते स्लॅब तेन हय तेव्हा सांगतो.
माहित आहे मी पण परवा करतो तवा्हा बड्डेला आलतो शिवच्या तवा्हा मी पण म्हटलं ना त्यांना घर बघायला बोलवाल त ग ही कुठंपर्यंत आले बघा चचाला म्हणून सुजाता वईनी. मग मी म्हटलं रागानं होय म्हटलं. कुठल्या तर कार्यक्रमाला बोलवायचं काय घर बघायला या म्हणे अजून घर तर बांध काम चालू नाय आणि लगेच बोलवायलाय म्हटलं. सगळं झाल्यावर आम्ही येणाराय म्हटलं बघायला म तसं म्हटल्यावरती म्हटली नई आणि चौकट बसवताना तुम्हालाच बोलवतो घ्या म्हटली दुरडी घ्युन या म्हणसा व्हय म्हटलं असं काहीतरी बोलवा म्हटलं वर वहिणी कुठं बोलत्या मी तिच्याशी बोलत लग्नात वाद झाल्यापासून तिच्यासोबत बोल नाही मी फोटोच काढ दिली नाही कुचकी कुठली तो तिचा भाऊ ज्याने ते सगळं म्हणते हा मी इल करून तिथून राहिलोय एवढं वर्ष तेवढं वर्ष. अरे जा म्हटलंय इचलकरंजीत राहते. संखेशवररता राहणार आणि इ चुल करून राहतोय अस त म्हंटल्यावर मग मग रागा न म दीदी पण म्हटली जाऊ तिकड म्हटली एवढं म करून आले म्हटले फोटो काढाय आणि पहिल्यांदा अटेंड केलती दिदीनं लग्न.
होय.
व्हय पहिल्यांदाच अटेंट केलती तवा दुर्वाचं काय सुट्टी काय तर पडलेली म्हणून आलेली ती आधी.
हा हा
असं जालतं.
लईच प आपली त्यांची पावनं सोडली आणि विजा पण कसं कराता बघे त्या दिवशी लग्ना
हम त्याला कायच कळणा झालतं विजाला विजाला कायच कळणा झालतं काय करू त्याला चांगलं घोळक्यात आणून लग्न केल्यावानी झालंय ते
लेक चांगल सोनं बीनं केवढं सगळं घातलाय.
सगळं मोडून सगळं केलं तिलाच
होय.
जाऊ दे सोड खरं किती केलं तरी ते तिझ्या जवळ त्याज्याजवळच असणारय ते ते तर कुट तिकडं जाणार हाय खरं आता भोगाय हे करायलाय नव्ह आता शाणा भोगायलाय नव्ह तिझी कोण ती मेहुणी का कोण पळून गेली ह्याच्यावर केस पेयडली ना
हा हा
हा हा ते काय तर चालू हुतं परवा मला दादा येताना म्हणत होता आता बाबा भेटलता.
हा नाय मला म्हटली मावशी नुसता तशीच मेहुणी कं इकडं बिरदेवनग मंदिरपशी कुटं राहा आल्या म्हणून
हा तुमच्या इथं कुठं हाय काय बिरदेव मंदिर.
हम्म आमच्या इथ यात्रा भरत्या तिथं हा
अच्छा एवढं काय माहित नाय खरं ती चांगली हुती आणि मी विचारलेलं ह तिला चांगलं स्थळ होत आमचं. म्हणजे कसं एकुलता एक हुता आणि छान होत असं स्थळ म्हणून विचारलेलं माझ्या नंदेच्या नंदच्या पोरग्याला विचारलेलं सांगलीच्या त्यांचं फरसाण्याचा कारखाना हाय ग आणि पोरग्याचं काम काय हाय नुसतं मार्केट दलाल काम करतोय ग त्यो मार्केट मधनं भाज्या घ्यायचं आणि मार्केटला जाऊन विक विकायचं आणि दलालाकडनं घ्यायचं आणि तिकडं विकायचं असं व्यापाराकडनं घेऊन दलालाला असं हे करायचं दलाली काम करत होता. म त्यो काय लय असं म्हणजे दिवसभरच त्यात असं पण नसायचा तो सकाळी एक टाइम जाय
हम
त्या हीला पण विचारलेलं माधुरीला गणपती मामाच्या मुलगीला. तवा तिझं काय तर अ मामा म्हटला त्यांना सांगा असं असं आणि मला एक लाख रुपये द्या. हाहेत. काय म्हटल हुंडा घेतल्यावाणी नंतर त्या पोरींना बोलणार ना त्यांनी सासरची, तुझ्या बापन तुला एक लाख रुप पये देवून घ्या बोलू आणलंय आम्ही असं मग नाही म्हटलं मी आणि त्यात कसं मी पण नवीन पाहुणी इकडं तिनी काय घडचं होतीत सोडं आम्ही पण घडचंच हाय. खरं नाय बाप हो म्हटले मी काय ते आम्हाला मला मुळात ते पटतचं नाय पैसा बिसा व्यवहार करून घेतल्यावाणी.
होय.
मी म्हटलं पुरगीला का पन्नास हजार रुपये देऊन काय विकायला लागलायस का म्हटलं तोंडावर मामाला.
गणपती मामाला तसच म्हटलो. राहु दे गे म्हंटलं तुझी पुरगी तुझ्या घरी सुखी राहू दे म्हंटलं.
हा ना
तिला पण काय झालय वाडतं, त्या माधुरीला
नाई नम्रतला ते नम्रता आजारी
होय.
तिज काय, काय काय होतंय बाई सारखं.
काय तर असुदे
व्हय.
कोण आलं ग बाई, जाधव म्हणतं.
मला विजा न म्हटला सोड काय आलंय काय?
काम माहिती काय ते. कायतर येतय सारखं, ते हेच वाडतं मी टिंग, असतील वार्षिक.
हम, हा हा. हम्म.
आणि काय?
मला. त्यास स्थळ काढलेली मला कोणतंर म्हटल, पूजा दिदिन स्थळ काढलेली माधुरीला
मम्मी म्हटली असल आमची.
हा, आणि असं असं मामा पैसे मागालत
हंम. बरं नाही ते, चांगलं नसतय ते आपल्या पोरीना सुखी ठेवतील काय समोरचे, मग. नंतर का होवीना ते पोरगं बोलून दाखवणार ना, तुझ्या भावानं पैसा घेतला असं. आपली परिस्थिती आपण असं उघडपणे येत करायचं नाही कधी.
ते नम्रतेच्या नवऱ्याना दिलता न्हाई वीस हजार रुपये. ल, त्यांच्या लग्नाच्या वेळेस.
हं हंम, काय खर मामी एवढं राबून करून काही उ उपयोग नाही माम्मीचा. होय नी.
अहं, गेल्या नव्ह तिकड, जावच्या घराकड जाऊन राहील्या.
होय, काय उपयोग नाही अस.
एवढं काम करतोय मामा, ती पण काम करत्या, दोन्ही पोरी काम करत होतीत. माझ म्हन होत ती धाकटे जरी हुशार असली तरी शाळा शिकवा तिचीे, कुठं वाया जात नाही शिक्षण.
नाही ती हुती हुशार सोड, खर काय तिकडे जाऊन राहिलीती, आता वाडपीच काम करताय ब मामी.
हं काय नडलय सांग, काय गरज काय हाय सांग इथं होती तेव्हा चांगलं काम करे जात होती, इत कामाला तेवडी तर हा
होय.
आणि इचलकंरजीत जेवढी काम हायीत, तेवढी नाही बाहेर कुठं काम गावातणी वगैरे.
नाही
इता एक काही वा असना सकाळची एकटीलेडीज जाते ब दोन मुली कॉलेजला जातात. दोन मुलीच आहेत नवरा काहीतरी वारलाय वाढत. सकाळी बरोबर टायमाला येत्या बघ नऊ ला येत्या सहाला म्हणजे घरला जात्या.
हम
होय गारमेंट, दुकान वगैरे भरपूर आहे तिथं कामाला असे कोणी हे राहत नाही बिना कामा
नाही वाढपे द कुठे दोन तीनशे रुपये देतात दिवसाला तेवढेच की,
वाढपिलावय दोन तीनशे तेवढं आणि त्यांचं जेवण असते.
व्हय ठेव काय झालं का?
मघ झाले का नाही चालते मी नंतर लावतो मग फराळ करून घेतो.
हा हा हा
हां